हॅलो.
हा झालं जेवण.
हम्म झालं बघा तुमचं?
अजून बनवायचं चालूय तुकडं करायला लावलोय चपाती जरा होत्या शिळ्या
हा.
तुकडं करायला मिस्टर अजून यायच आहेत नाई.
हा हा.
हम्म सगळी आल्याशिवाय जेवत नाहीत.
हम्म हम ते सगळ आले. जुवायलाच वाटत नाही आ आमच्यातबी हा सगळी आल्यात खरं दिदीचं मिस्टर अजून आलेल नाहीत खरं त्यांनी लई टायमान असं येत्यात नाही मग हम्म. मग नाही जेवायला मग अकरा वाजता जेवतोय मग भांडी तेन कधी घासायची ग बाई ती.
हा घासला क नाही भांडी मग.
घासली. भांडी काय लई नव्हती दोघीनी मिळून घासली त्याला काय वेळ लागत नाही.
होय होय नाही एकाल दोघी असलं कुठलं पण काम बघा एकाला दोघी असल कि फास्ट होतयं.
होय वेळ लागेत नाही.
हम्म.
हम्म हम्म. हम्म ना.
जरा भांडी घासायचं म्हटलं आता जेवल्यावर काय नुसतं ताट पडत्यात.
हम्म.
स्वयंपाकाची अव लई पडत्यात भांडी.
होय आव जेवणाचीच लय भांडी म्हणतात मी पाच वाजल्यापासून जवळजवळ दोन वेळा भांडी अ तिसरी भांड्याची बुट्टी आमची ही.
हा.
पोरं पण जेवल तशी भांडी आहो टाकत्यात का नाही या.
अ दुधाचे तेन पण असत्यात वो.
हा दुधाची दूध काढाय जात आणि ती मग वगैरे नेत्या ते किटल्या
हा.
जुज जास्त त्यानंतर ते मोठ्या मोठ्या दोन कुठले असतात ना.
हा हे पण तसच आहे.
हम्म. हम्म घरातली भांडी या. पोर येत्यात सारखी आणि चहाला तर मापच नाही.
हा.
येणाऱ्याला चहा करायचाचं.
तिकडं तुमच्या तिकडं चहा जास्त पीत असतील आमच्या इकडे नाही एवढा.
हम्म. अस.
पाहुणाल्यावरती मी करतोय घरी घरी प्यायचं कमी आहे जरा
आमच्या इथ हेच पाहुना आला करच्या तटू आलाच करच्या अशा पद्धतच आहेत. होय दुधाचाच किचा मग तुम्ही कशाच करताय?
नाही दुधाचाच करतोय दुधाचा नसला तर दूध नसल तर शक्यत मग काळा कस अ जास्त येकडची माणसं कोण जास्त दुधाचा पेत नाहीत. काळाच असू दे म्हणतात हा.
हम्म. मग तसे आहेत ये कीज पोरात पिनारे मग ते आधीच सांगते तु शक्यता एक कांधरा सगळे नाही आहेचं खर कोणतं एकांद्र म्हणतय नाही मग पोराच्या हे करा म्हण.
शुगर असणार पण कस दुधा पीस नाही त्यां काळज्याला शुगर साखर असणारी
स्ते कसला रस्
हा हॅलो.
हा.
हा बोला की हा पोर जेवली असेल. आम्ही
आता जून महि अस एक महि
बा जेवायच्या मिस्तर यायच्यात.
हम्म म्हणजे काय कामावर गेले होती की काय?
नाही नाही असंच खवट्याला गेल्यात.
हा हा.
आली त वाते जेवा्हाला म्हनज गेलती काय ते हॉटेल बंद आहे वाढत. का?
हा.
मी येणार म्हणून फोन केलता मी येणारऱ्या म्हंतर मग थांबल सगळे जण
हा हा ते सडून नंतर नाही.
हा मग कस नाही. म्हणून जेवायला मी तेवढ्याच थोड्याच भाकरी केलत्या आमटपूरच्या जेवाला म्हट मग आणि चपात्या शेव तकडं केलं.
हा हा. तर काय तेवढंच बरोब पडतं.
हा आणि खातत सगळी सोबत सोबत असल्यावर
हम्म जरा जरा जरी वाढलं प्रत्येकाला तरी पण सपून जातय.
हा समजून जाते मग नंतर एकटच खायचं म्हणल्या माहिती खात पण नाहीकोण नको वाटते.
हा आणि ते गरम गरम असले. जरा बर.
बरं वाटते होय आता शिजावयला लागले बघा आता येतील एवढ्यात मजा व्हायचं. मुलगा जेवायला त्याला भाजी भाकरी घालून दिेल तो खाऊ वाटना भात आमटि दे म्हटल मग आता घालू द्या भात‌ आमटी आज तेज्या जेवणाला टाईम झालय उशीर झाला नव्हता तो घरात त्याला रोज आठ वाजता जेवायला घालत्या.
हा.
त्याज्याकडे लक्षच नाही मग आत्या आता बसलीयात चारत काय करतोय काय माहित? बघाच हम्म चाराय लागते तवा खातोय. कधी चाराय लागतय
हा हा.
नाही खाला तर मग आम्ही चारायच.
होय चालतय की.
हम्म.
हम्म काय बग कि मलाच माहित नाही. मग.. अ काय नाही बगा आता. आता जरा हे ट्रान्सलेशनच जरा हे करायच म्हणालतो
हा चा चालू झालं का व्यवस्थित का तसच चालू आहे?
नाही चालत आहो व्यवस्थित ते
तसच चालूय?
म्हणजे कसं होतय सांगा एक अ दहा पंधरा असं येतय ते मारलं क नाही पुढचं पुढच जाईत नाही मग अर्धा तासान पुन्हा ट्राय करायला लागतय.
हा हा.
रेंज येत नाही.
हा हा
हम्म हम्म ते थोडं झालं की थोडे हे होईत नाही आव
हम्म हम्म.
असं व्हाय लागलय त्याला प्रॉ्लेम याय लागलाय का. ते मग कसं ते मधी येत नव्हत आपल्याला ऑप्शनच येत नव्हतं बघा लोड घेत होत.
हा हा.
त्या पद्धतीत होते.
हम्म हम्म.
मी तर रोज जातो वैरण हॅलो येणारा आहे. काँल चालूय येते हा बोला ना.
मग?
ह ह ते वर आले ते पोरगं म्हणते गुड नाईट त्याला वाटलं झोपायच निघालोय. मात खाली जरा रेंज चा प्रॉब्लेम येतोय ओ म्हणुन वर आलो.
हम्म हम्म तिथं झोपायला पण तिथंच आहे ना?
नाही झोपाय ईत वर येतोय.
मग आता कूठय? हम्म हम्म.
वरच्याच घरात खर वर आस माळ्यावर. वरल्या खोलीत. खालच्या घरात नाही बा मी खालच्या घरात दिवसातन एकदा जातोय.
हम्म हम्म. दिदी तन गेलीत.
नाही हा या बसली या फण बघत.
हा हा.
हम्म.
हम्म.
मग
पाऊस अजिबात पडत नाही ना.
पाऊस काहीच नाही बघा पेरलाय ना तुम्ही?
हो इ तरर काय हो.
किती पेरलाय नाचून ना.
नाच ना कस आहे म्हणते आमचं काय झालंय आमचं काही येणारय नाही आहे सोड म्हणजे कस म्हणजे दरवर्षी की नाही लावत त्यात क आता काजची झाड मोठी झाली. आता ह गेल्या वर्षीपासून अंबाने लावल्यात त्यात
हा हा.
त्यामुळे आता जागाच उरलेली नाही.
हा हा.
आणि मग होते त्यात पण खर्च केले थोड्या हत कडवाळा म्हणजे ज ढवराचने वैरण केली आहे.
हम्म.
आणि एक दोन तीनच पडट्या टाकल्यात नाचण्यासाठी
हम्म हम्म.
भातातच काहीच केलं नाही या टायमला
मग भात आहे का शिल्लक घरी खायला.
आहे शिल्लक हम्म म्हणूनच केलय. म याड मला नाचना केलंय आणि असं कोण तर मग काय काढतंय की बारीक तांदळाच ना. थोडं घ्यायचं म्हणते खायला विकत हम्म.
काय तांदूळ तांदूळ आहे म्हणल्यावर नाचणं काय भाकरी साठीच ना.
नाच ना आपण सगळे ठेवीत नाही थोडं ठेवत आणि विकतय बग
हा हा.
नाच ना मग ते ठेवून काय करायचं मग पैसे घेते विकून महाग जाते खरे ते नाचण्याला दर आहे.
बर आहेय का?
हम्म.
हम्म हम्म.
निम माग मते वि इिकत
हम्म हम्म.
हम्म. आणि तांदूळ मग बारीक तांदूळा विकत घ्यायचं म्हणते कसं तांदूळ आला का नाही. येत नाही तांदूळ व्यवस्थित पावसाने त्यांलाही प्रॉब्लेम येतो तांदळाचा
मग तिकड का तर आंदोलळ सगळ्यांच्या घरी असल्यामुळे स्वस्त असणार आहे ना.
हम्म असते.
हम्म तेच कीन सगळेच तांदूळ करतात म्हणल्यावर
ह आणि कसं आहे आमच्यात जास्त उशीध जास्त आहे जोडा आम्हाला खरं ऊस आहे जास्त आणि उस जास्त आणि थोडे जे रान राखले तांदळासाठी घणी त्यात आता आंब हे परलंय पण आणि दुसऱ्याच करायचं म्हणजे अस. दुसऱ्याला इथे करायला बी देतात. म्हणजे करा कर कस असत तिने खत निम् देत्याात सगळं निम्म देतात.
हा पिकने म महाल्यावर घ्यायचं.
हा निम्म, निम्म खरं मग माणसं त्याला घालायला लागतात माझ्या पण मुलांचं काम, काम करून कामावरून खाडं करून पण ते परवडत
परवडत नाही आणि शक्य कि तर पार्टनरमध्ये असल्यावर नाहीच परवडत ओ
हा परवडत नाही आओ ती खत ते आऊत ते केल्यासारखं आपलंच असलं तर गोष्ट वेगळीय ते पार्टनरशिप मध्ये अजिबात बरोबर नाही
हम्म
आता तो अंतिम वर्षाला नुसता सगळ्याच नुकसानाच वला
काय पार्टनरमध्येध्ये करताय काय?
नाही केल आम्ही नाही बाई करत कुणाच पार्टनर मधी करतेत ओ करणारी हम् त्याला माणसं लागत आमच्या कोण जाणार सांगा. हे दोघं कामावर आई आणि बाबा मी पण कधी नस. ए दिदी मी एवढी कधी नसते कधी तरच अशी मनात आलोतर जागतोय मी
घरात घरातलं करेपर्यंत टाइम जाते ना जमत नाही आणि एकदा गेलं की सारखं म ते जायलाच लागतय सवय पडते आणि
हा आणि ते नाही घरातलं पण एवढं लावून देत नाहीत
हा, हा
म्हणजे हे म्हण येज नाही नते
हा, हा म ते भार आहे आमच्यात पण नाही कधी तर मग माळवतेन आल्यावरच जातोय तथोडायला ते ना असं.
हा
घरापुरता आणायचं असल तरच नाही तर नाही जात. कधी तर
मीच आणि हसून जातोय मलाच नाही हचशी जायची फिरायची म्हणून जाते. नाचणं वगैरे मांडायला जातोय सोडा जेथे काय सोपां असते त्यामुळ जाते भात कापायला मला आवडतय एकंदिवस महिन्यातला एखादा दिवस जातय आता चार पाच महिने नाहीच कुठ?
थांबा
हम्म